हॅलो
हॅलो आवाज येतोंय
मि पण येतोय
तुमच एकदम बारीक येतय
अच्छा एक मिनट मी बघते एक मिनिट हा मी आता येतोय हॅलो
हा ते
कुठे बाहेर होता तुम्ही काही नाही अच्छा पाऊस आहे तिकडे चालू बरोबर हम्म काल आम्ही तिकडेच होतो तिकडे होता पाऊस
हो काल होत का पण होता आता चालू तिकडे आहे पाऊस
नाही इकडे थोडासच आहे तो अगदीच थोडा
तेच मी मगाशी जरा सामान सामान आणायला गेले होते बाहेर
हम्म हम् हम्म श्रावण मध्ये सुद्धा मत वैगरे बनवतात अच्छा तुम्ही बनवता का आणि तुम्ही क्रोश फोटो शिकल तुम्ही क्लास केलाय का
हा रांगोळी मॅगच तर मी केलं होतं क्रॉश्याच तर शाळेपासून होत पासून डेव्हलप करत गेले
अच्छा मला खूप आवडत ते
हा
तुम्ही पण करता का नाही मी करत काहीच नाही पण ते वस्तू मी बघितल्या ना काही मला खूप आवडलं त्याशा बनवलेलं आहे आपणी
हा
पण ते बरंच कसं बारीक काम असतं ना.
हो बारीक काम असत आणि आपण आता विकायचं म्हटल्यावर मग तेवढं फिनिशिंग पण लागतं ना.
हम्म म्हणजे एवढ्या सुंदर वस्तू आणि खूप वेळ लागत असेल ते बनवायचे.
हो खूप वेळ लागतो. तरी मी क्रोशामध्ये फक्त हार वगैरेच बनवते. आधी बनवायचे तोरण वगैरे
हा आता हारच जास्त बनवते. मग हो आता भरपूर मागणी अस.
तुम्ही काय करता छंद काय तुमचे
मी मला आवडत कुकिंग अच्छा उम बाकी काही नाही मग विशेष अस काही नाही. च मा
क्रोशेची आवड आहे तर करायच ना थोडंफार शिकून घ्यायचं.
आवडत आपण करायचं तर म्हणजे पहिले शिकावं लागेल. नाही सांते ना माझं एक चॅनल होत युट्यूबच. ते बंद पडलंय. तर म्हणजे त्याला कॉपीराईटचा क्लेम आला.
अच्छा
तर त्यांनी डिरेक्टली ती बंद केलं. आणि तुमचे काय रेसिपी यायच का त्याच्यावर पहिले पहिले मी रसिपी टाकल्या बेबी नव्हतं तोपर्यंतक आणि नंतर मग जमलं नाही. मग मी स्टोरीज टाकल्या. त्यानंतर मी जोक्स टाकायला लागले. आणि मग ते जोक्स मी कॉपी केले होते.
अा
युट्यूब पहिले का मला वॉर्निंग नाही दिली त्याची डायरेक्टली ब्लॉक केलं. म म्हणजे मॉर्निंग तुम्हाला ब्लॉक करून टाकत. हो असं असतं ना की आपण व्हिडिओ टाकल्यानंतर ते लगेच चेक करत.
हा हा
कॉपी राेट असेल तर प्लेम मिळता.
ह
पण मग त्यांनी तसं केलंच नाही मी शॉर्ट्स टाकलेले होते.
हा हा
किती वर्षापासून होत चालेल का? चॅनल बरीच वर्ष झाली म्हणजे अ म्हणजे सात आठ वर्ष तरी झाली असते.
आता परत चालून करणार.
नाही मग तेच ना मग पहिले आता ते कॉपी केलेले व्हिडिओ डिलीट करायचे.
अच्छा
आणि स्वतचे स्वतःचं. पण टेंट टाकायचे ऍटलिस्ट सात, आठ व्हडिओ टाका अस त्यानंतर तर रिप्ला आच त्यांना ॲप्लाय करायच की चायनल चालू करा अस. पण ते सत, आठ व्हिडिओ पण माझ्याकडून होईना अस. बनवायला होईना मग वेळ भेटला का तेच बनवायचं थोडस असं तर मग त्यात छोट मुलगी तिचा अभ्यास कया अस. आणि काय होत मी जेव्हा फोन घेऊन बसते तेव्हा तिला लगेच फोन पाहिजे असतो.
तेस्त ना.
मग काही वेळ नाही भेटत मग त्यातच वेळ जातो निघून.
सगळ्यांनाच फोन लागतो.
तेच ना.
आणि किती सबस्क्राईबर होते वगैरे भरपूर असेल.
असल‌. हम्म, आता ना. एक मिनट बरेच आहे माझे हम्म, आठ हजार नऊशे.
चांगलीच होते की.
पण काय कंटेंट स्टेबल नाही एकतर पहिले कुकिंग होत ते जमल नाही नंतर.
हा.
आणि आता काय, काय करणार तेच कळत नाही. त्यात कस असतना कि कंटिन्युअसली ते टाकत राहिलं पाहिजे.
आजकाल शॉपिंग वर वगैरे पण ब्लॉग बनवतात ना तस नाही करता येत का?
हो येतना. पण मग ते शॉपिंग म्हणजे मग ते तिथं जाऊन दाखवताना हे इथं आहे, असं आहे तस ते सगळ बाळा म्हणजे बाळ नाही म्हणता येनार पर छोट्या मुलांना नाही हो पॉसिबली
पण हे युट्यूबचं पेमेंट येत का हो?
हो मग येत ना. तिथे का काहीतरी, क्रॉयटेरिया असेल ना? क्रायटेरिया आहे ना त्यांचा हंड्रेड डॅलस कमप्लीट झाल्यानंतर. झालीत. माझी मा. हा माझे मिनिमम आठवतात तसे तीन झालेलेत. आणि आता पण माझे आहेना सत्तर का, सत्तर डॉलर होते.
अच्छा.
पण मग मध्येच चॅनेल बंद झालेलं आहे म्हटलं आता पुढचं काही अस ना पण चालू करून आपलं एक पेमेंट पण सहज निघून जाईल.
आता चालु केला तर ते सत्तर पण काउंट होतील का? हो होतील ना. ते फक्त त्यांनी चॅनेल फोल्ड वर ठेवलेले.
हा हा.
आता मी बी एक होऊ शकत की त्यांनी जे मला शॉर्सचे पैसे दिलेले होते ना मे बी ते कट करू शकतात त्यातून.
अच्छा. सगळा सेटअप असेल तुमचा?
नाही सेटअप म्हणजे काही माझा ट्रायपॉड होता. कुकिंग साठी होता तो पण. बाकीनंतर स्टोरेज टाकायचे तर ते काही नाही आपलं गुगलवर सर्च करून एडिट करून. स्वतःचा व्हाईस लिहन आणि मग ती अपलोड करायची. पण त्या तेवढं विशेष काय म्ह नाही मला पण काहीच येत नव्हतं हे मी कसं ना लग्न झाल्यानंतर ना. मला असच तेव्हा ना. जिओच नवीनच आलेलं होतं नेट वगैरे असं.
हा हा.
आणि मला असाच प्रश्न पडला की हे लोक रे म्हणजे रेसिपी आपल्याला दिसतय तर ते कुठून येत युट्यूब वर. म्हणून मग. तर मग त्या लोक का टाकतात मग त्यांना पैसे भेटतात मग घरबसल्या आपण पण करू शकतो. त का. तिथून मग त सुरुवात झाली.
परस.
मलाचश रेसिपी तर थोड्या करत आहेत कार सारख्याच असत. हो हो ते तर आहेच तरी पण न्यूज असतात.
ह.
म्हणजे बऱ्याचशा म्हणण्यापेक्षा तुम्ही मोस्ट ऑफ द रेसिपी जातात. जी तुम्हाला माहिती तीन जवळपास मला माहिती.
हां.
असं काही नसतं विशेष असं फक्त जे खूप. खूपच असे ना माजलेले म्हणतो आपण की त्यांच्यामध्ये खरंच आहे टॅलेंट असं.
जस आता सरिताच किचन कि ते एकदम मेजरमेंट तुम्हाला काहीतरी नवीन आणणार तुमच्यासाठी ते आहेत ठीक आहे. तर मला पण का मला स्वयंपाक पण येत नव्हता मी पण हे सगळं म्हणजे ज जेव्हा सुरुवात केली मी पण लोकांच्या रेसिपी बघून मग मी रेसिपी टाखवायची.
अच्छा.
अ. मगर. झा म्हणजे कंटिन्यु चालं असतं तर भरपूर ग्रो झालं असतं पण मधच मग टाकायचे मध्येच काही दिवस बंद असं
अरे ना
तुम्हाला माहिती नसेल ना अस माहीित होतुम्हाला पण पण मी थोडासा एडिट करायची ना तो व्हिडिओ
हा हा
त्यांचं नाव युद्यत नव्हते सोशल मीडियाच मला म्हटलं आता यांनी मला नाही टाकला क्लेम लगेच म्हणजे यांना काही प्रॉब्लेम नाही
हा हा
पण त्यांनी खूप व्हिडिओ अपलोड केल्यानंतर डायरेक्ट ब्लॉक केलं काहीचग वॉरंट नाही डायरेक्ट ब्लॉक केलं ते सर्व व्हिडिओ मला डिलीट करायचं सुद्धा कंटेला
हो नाही ते कंटायच होतं बाकीच सगळं उरकायला
हा मग ते कण म्हणून ते तस झोंडवर पडलेले म्हटलं आता दोन तीन व्हिडिओ बनवून टाकले फक्त एज्युकेशन रिलेटेड असं पण मग अजून पुढचं तर काही होई नाही अॲप्लाय करण्यासाठी ॲटलिस्ट सात आठ व होते म्हणे बनवून टाक तुमचं स्वतःच काहीतरी अस पण काही ठीक हे. ते कसं घरातले का म्हणते असं म्हणता म्हणता हायना ना तेवढं पण होईना गेले.
ह
ते आणि मग परत मध्ये हे हो. मग मध्ये कार्याचं कामाला म्हटलं आता पहिले हे महत्वाचे. ठीक आहे. यूट्यूब राहिलाय. पेंडिंगला आणि हे काम कॉन्टिनुअसली नसत ना. तर मगं आपण पहिले करून घेऊ शकतो असं. म्हणून मग. पहिले ते केलं. छान आहे. म्हणजे खरं कंटेंट छान असेल ना.
हा
यूट्यूब छान आहे. पण कंटिन्यू जमत असेल तर, नाही तर मगं आहे ना. तुमचे सबस्क्रायबर होत नाही. आणि काही पैसे नाही भेटले. तर आपल्याला खूप कंटाळा येतो ते चालू ठेवायच.
माझ्यासारखीला तर जमणारच नाही.
ति ह ऐका ना. अ दहा मिनटं होऊन गेले. मी तुम्हाला कॉल करते.
हो हो चालतय.